हॅलो. हा ताई नमस्कार.
हा नमस्कार ताई. म्हणलाज तर आपण त्याच विषयावरती बोलूया शहरातलं शिक्षण आणि गावातलं शिक्षण. अ मी म्हटल फरक म्हणा किंवा काय नवीन शहरांमध्ये किंवा नाही का जुन्या पद्ध ती मध्ये कस शिकवत होते. श शाळांमध्ये गावातल्या आणि आता काय झाले त्याच्यावरती बोलूया.
चालेल, चालेल.
आता तू आता माझं शिक्षण पण खेडेगावातच झालेलं आहे ते आता ते फरक दिसतो ना मुलांच्या शिक्षणामध्ये आणि आपल्या शिक्ष शिक्षणामध्ये भरपूर फरक दिसतो. हा. . आता जसं आम म्हणजे आमच्या वेळी आम्ही जेव्हा शाळेत होतो पहिली दुसरीला त्यावेळी म्हणजे अभ्यासाच एवढं लोड नव्हता. किंवा, केलंच पाहिजे.
काही बर्डनच नव्हतं कधी कोणाचं. हो, हो
आणि शाळेत जायचं म्हणजे, फक्त तिथं जायचं खिचडी मिळते, तिथ नाही दु दुपारचं जेवण मिळत, आणि मैत्रिणी तिथं भेटतात, खेळायला मिळत, म्हणून शाळेत जायचं असं त्यावेळी होत नाही का, जास्त
हा, हो, तस तर माझ पण शिक्षण खेडे गावातच झालाय, आणि आमच्या घराच्या जवळच शाळा होती तेव्हा, आणि आमच्या वेळेस शाळेमध्ये काय असं, खिचडी वगैरे नव्हती मिळत. सुकडी म्हणून एक पदार्थ असायचा, सुकडी अशी ते, आ म्हणजे? तिथे मकाची वगैरे असेल बहुतेक, म्हणजे कसं आता लहानपणी भ द्यायचे ना, ते एवढं नाही पण मका आणि त्याच्यामध्ये अशी कधी मोठी, मोठी, साखर याची भाजलेली मका अस कधी, भाजलेली असायची कधी तशीच मग ती शाळा सुटली दुपारच्या सुट्टीमध्ये, आणि शाळा सुटल्यानंतर, दोन वेळेस सुकडी द्यायची.
ह्
हा, मग त्याच्यासाठी, पहिला आपल्याला ते लिहायला पाट्या वगैरे असायच्या बघा. अ ह्याच्या, हा पाटी आणि पेन्सिल ह तेव्हा पत्र्याच्या पण नव्हत्या ते खापरी पाठी म्हणायची तेव्हा त्याला हा मग त्या मोठ्या मोठ्या नंतर ते पत्र्याच्या वगैरे नंतर निघाल्या त्याला मनी वगैरे
हा ते आमच्या आमच्या वेळी ते आल्या होत्या की एकच साईड ला मनी असायच.
हा पाठी असायची तर आमच्या वेळी तसल्या मोठ्या मोठ्या खापरच्या पाट्या असाच्या मग घरी काही राहील सुकडी आणायला. यायचं की मग ते आम्ही त्यानंतर पाठीवरती घ्यायची कधी, कधी म्हणजे लहानपणी खेडेगावातल्या शाळा पण खूप छान होत. असं आणि कधी अ ह कधी असं कोण म्हणायला नव्हतं की अभ्यास कर हे केलं का ते केलं का शाळेत जायच. शिक्षक शिकवायचे रीडिंग वगैरे घ्यायचे. मग ते आपल्याला एक जणाला उठ पाठवायचे बाकीच्याची रिडिंग घे म्हणून सांगायचे. मग ते खूप छान वाटायचं आपल्याला मॉनिटर वगैरे बनवायचे- म्हणजे आमच्या क्लासमध्ये मॉनिटर दुसरंच असायचं, पण ज्यांना जे ऍक्टिव्हिटीहा ते मग ते पुढं होऊन त्यांना ते मेन बनवायचे सर अस म्हणजे तेव्हा आपण सर पण नव्हता आमच्या वेळेस म्हणत आम्ही गुरुजी म्हणाचो आमच्या शाळेमध्ये ह गुरुजी म्हणायच. म्हणजे सर तर नंतर आम्ही पुढच्या पाचवी, सहावीच्या वर्गानंतर आमच्या गावात तर फक्त चौथीपर्यंत शाळा होती मग बाहेर गावी तर, खूप मज्जा यायची सगळ्यांनी मिळून जायचं. एकमेकांना बोलवायला. मैत्रिणी झाल का तुझ, आवरलं का, कुणाचा डबा राहिलेला असायचा. कुणाचं काय मग सगळ्यांनी मिळून एका ठिकाणी असं गावाच्या बाहेर रस्ता निघतो तिथं रोड वरती यायं पहिले रोड तरी कुठे असायचे असं मधल्या धरल्या वाटणी शेत बांधानी दुसऱ्या गावी जायचो आम्ही शाळेमध्ये ह पण तेव्हाचं शिक्षण खूप छान होत.
छान होत आणि मेन शिक्षक पण म्हणजे नाहीका वयस्कर
वयसकर हो रिस्पेक्ट करायच्या आणि हम्म- आणि लेकरांना पण खूप छान हे समजून सांगायच. आमच्या सोबत आमच्या पलीकडच्या गावावर एक आमचे शिक्षक असायचे आम्हाला ते मराठी शिकवायचे. मग आमच्यासोबत. आमच्या गावात यायचे आणि तिथून मग आम्ही त्यांच्यासोबत चालत जायचो. तर मग जाताना येताना नुस तर तुम्ही गप्पा मारत जाण्यापेक्षा, किंवा भांडण काही करत जाण्यापेक्षा, हेच तेच बोलत जाण्य पेक्षा आम्हाला काय सांगय ते मराठी श शिकवायचे ना मग मराठीचे तेव्हा कवी, लेखक. अ मराठीच्या धड्याच्या खालचे बघा हे असायचे शब्द असायचे. वाक्यप्रचार असाय तर ते पाठ करा म्हणायचे. तुम्ही तुम वेळ कशाला घालवताय आणि मग आमच तर अभ्यास निमा अभ्यास तर रस्तांनीच व्हायचा जात इंग्रजीचे शब्द येताना मराठीचे शब्द वाकप्रचार असं पाठ करत जायचं मग आम्हाला. अभ्यासाच वगैरे अस टेशनच राहायच नाही आणि एक मोठी वही, केलेली असायची आदला मधला कुठला पण शब्द विचारू देत मग, असं गावातले लोक म्हणायचे ना असं कोणी यायचं मोठं आपल्यापेक्षा, शिकलेल वगैरे तर मग ते कुठला पण कस कुठला पण, ते इम्पॉसिबल किती पण मोठा शब्द असो, ते सगळं तोंडपाठ राहायचं. ते वळण त्या गुरुजी मूळ लागलं ना, त्यांनी आम्हा ला थोडा पण वेळ नाही वाया घालू दिला त्यानी
खूप छान सांगायचे, प्रश्न उत्तर पाठ करून घ्यायचे कधी कधी तर ते रस्त्याने आम्हाला विचारायचे. आम्ही त्यां त्यांच्या माग पळायचा, उशीर झाला की फास्ट फास्ट पळायच. खूप छान होते. खूप वळणं लागयची. सगळे तेव्हा कसं, शिक्षक लोक खेडेपाड्यातून यायचे. ना अस सायकल वर, काही चालत यायचे, तेव्हा सायकली सुद्धा मिळायच्या नाहीत.
हा.
यायचे काही जण चालत यायचे. ते गुरुजी तर, नंतर, नंतर, सायकल पण ठेवून दिली आम्ही सगळे सोबत आहात म्हणून, अ सगळे लेकरांना घेऊन जायचे ते पण थांबायचे थोडस आणि मग गुरुजी येतेेत रागावतील, म्हणून सगळे पटपट आवरायच.
हा त्यांच्या धाकानी, त्यांच्या धाकानी, म्हणा तुम्ही सगळे वेळेत बरोबर पोहोचत.
हा, आणि शाळेमध्ये पण कधी अस छड्याच मारायचे ना, शब्द कोणाचे पाठ झाले नाही, आज सांगितलेलं उद्या करूनच यायला लागायच, तर मग एक अशी शब्दाला एक छडी, मग कुणी नाहीच पाठ करायल, तर त्यांना एका शब्दाला दोन छडी असं मारायच. तेव्हा आपल्या घरचे म्हणायला जायचे नाही की, तुम्ही आमच्या लेकरांना मार ल किंवा अस केलं, आजकाल चे तुम्ही बघता ना कसंय नुसतं असं रागवलं तरी, माझ्या लेकराला का राग बोलो म्हणून शिक्षक शाळेत भांडायला येतात. आम्ही तर खूप त्याच्यातून गेलेलोय बाबा. खूप त्रास देतात. परेंटस मोठ्या मोठ्या घरचे तर, लोक
हो, हो, तस खरं नाही करायला पाहिजे. कारण वळण, म्हणजे पोरना वळण
पण त्यांच्या लक्षात येत नाही की, आपल्या लेकरांना वळण लावण्यासाठी म्हणजे काहीतरी थोडी फार शिक्षा करतात. म्हणजे शिक्षक तर आजकालचे नाहीत. जास्त मारत वगैर कारण लेकरं हुशार पण पहिल्या पिढीसारख्या आपल्यासारख्या अडाणीत आपल्या आमच्या वेळेस कसं होतं, पाचवीला गेल्यानंतर इंग्रजीचा अभ्यास होता. आता लेकरू चालायला बोलायला लागल की त्याला तेवढं येत. आम्हाला तर पाचवी तेवढं येत होतं तेवढं आत्ताच्या छोट्या लेकराला येतं. पण लेकर म्हणातात आई वडील की हेला हेच नाही तेला तेच नाही सारख ट्युशन ला लाव हेला लाव. कसला त्यांना खेळायला वगैरे वेळच मिळत नाही ना हं आपल्या म्हणजे आम्ही लहान असता त्यांना तर खूप खेळायचं होतं आलं की बॅग द्यायची ठेवून, जायचं खेळायला शाळेपुढं.
नाही आणि कस होत तेव्हा गरज पण नव्हती नाही का असं तेव्हा काही जास्त शिक्षण जास्त काय बाहेर पण कोणाचे शिक क्षण तेवढे झालेले नसायचे आता आजकाल कॉम्पिटिशनच तेवढी झालेली त्याच्यामुळं
कॉम्पिटिशन आहे आता. घरातला एक पण लेक करू अस हे नाही थोड्या दिवस राहिले म्हणून बोलायला याल की त्याला शिकवायला सुरू करत पहिल्या तसं नव्हतं. हं शाळेत शाळेत गेल्यावर त्याला अक्षर ओळख ते व्हायची. अंगणवाडी वगैरे असायची मराठी.
तिथून मग ते ती पेन्सिल पेन्सिल धरायला हातात फक्त शिकायचं काही काय लेकरं
हो तेच ना आणि कस होत की स्हा सातवी म्हणा दहावी म्हणा ती पण खूप खूप मोठी वाटायची तेव्हा कि सातवी झाले दहावी झाले
तेव्हा असं पर्सेंटेज वगैरे वि विचारत नव्हते किती पर्सेंट पडले म्हणून हा दहावी लाई ना तू
हा
न तू पास झाला मग तुला पास झाला का एवढच वि ा कि पसें सुा समत नव्हत होत ह आता काय येईन हंड्रेड पर्सेंट पडले तरी कमीच वाढत
कमीच वाटतात ह ह बरोबर हा आताच काय होत मुलांच्या पेक्षा आईवडिलांमध्ये माव प पा वळी तसं काही नव्हतं की बाबा तुला ह्याच्यापेक्षा जास्त पडले पाहिजे असं कधी म्हणले नाही घरचे पण हम जे आहे ते म्हणजे नाही का चालू द्यायचं थबा दोन मिनट हम्म
आणि ट्युशन वगैरे तस आम्हाली दहावी पर्यंत मला तर दहावीला पण ट्युशन नसायच आमच्या सोबतच्याना पण. हा आता किती लवकर ना घरी अभ्यास करत नाही लेकरू ऐकत नाही? ललावा ट्यूशन
ला ट्युशन हो तस होत आ शाळेत रुवात झाली शाळेत जायला की बरोबर ट्यश
हो शाळेत उन्हाळ्यामध्ये दिवाळीमध्ये ते आमचे शिक्षक तास घ्यायचे अस एक्स्ट्राचे ते म्हणत नव्हते की आता सुट्ट्या आहेत आपण कसं घ्यावं असं नाही ते बाहेर गाऊन येऊन घ्यायचे तस घ्यायचे
हा ना आता कस झालं शिक्षकना पण हे झालं म कीवढ वेळ तेवढ वेळ श जास्तीच कोणी हे हे घेत नाही. कळ की बाबा नाही आमच्या आपल्या कामाच्या व्यतिरिक्त फोरांना वेळ द्यायच असं शिक्षक पण आता तसं नाही असं हे करून घेत की नाही नाही? आपलेच हे मुलं आहेत तर आपल्याला व्यवस्थित त्यांना हे करायचंय घडवायचंय असं नाही त्यावेळी शिक्षक घडवत होते
मी त तुमच्या मळ असं जुन्या गोष्टी नाव दे णिक म्हणजे आठवत ना सगळं आपण कस जात वगैरे म्हणजे छान वाटलं अजून
हम्म चालेल मॅडम.
हो
हॅलो
हा हे ठेवा आहे
हा चालेल मॅडम हा बोलूया परत.
हो हो ठीक आहे '